हॅलो
त्याला आल्ला क्लिक करायला लागत वर नाही कर लागत
ह अगं ते दोन आपे ना त्याच्यामु मग पहिल्या याच्यात केल तर मग आता दुसऱ्या याच्यात केलंत ते बरोबर आलं हॅलो
एकाच फोन मध्ये दोन आहे गा
अगर
काल झोपेल
हा झोपेली होती मी आता आत आता उठल्या म्हलं फोन आला काय
मी फोन म्हणजे सगळ्या लावल्या मयुरीेला लावला होता. काही नाही.
लागली का मग कितीक राहिली आमची तर दोन चार अशीेच गेलती‌.
तसं नाही आता वाया नाही जात कुणी.
हं.
हे फोन वाया नाही जात आता.
पहिले जात होते. पहिले उचलले नाही तरी वाया जात होते ना. आता येतच नाही आता नाही. आता इथ तसं नाही ना. उचले नाही उचलले तरी परत लाव तो वाया नाही जातो.
होव का. मंगळ
मग आता ते आमचं होऊन जाईल तुमचं व्हायला अस तुम्हाला नसन आला पण मग तरी रिफ्रेश मारून पहायचं आलं काय हा ते कोणालाच आले मंद. कारण म ते दुसऱ्या बायला विचारलं ना त्याव्हा आलीच नाही आम्हाला.
पैसे नि आले आम्हाला मग.
काय करू आलं हम्म. काय करू
हॅलो, काही नाही बी आरामात चालूय आता काय करते, आरामात चालू म्हणलं आता काय करता येत नाही काही.
कऊ सांगेल न.
आ.
सांगेल नाही का म्हटलं काय करायचं.
नाही ना टाका दिलेत मला त्या दिवशी नव्ह त्याला दावाखान्यातच होती मी नेम तझो फोन नेमकं शुद्धीवर आली.
होा ना हो ना त्याच्या आधीी लावलेत ना तुम्हाला आदल्या दिवशी
हा ह
आदले दिवशी बिलावले होते
होव का
हा
कसं आहे ते विमाच
ते एका पॉलिसी ना म्हणजे समजा तुमच्या मुलीची काढली तर वर्षाला भरायची आपल्याला किती भरायची किती नाही
होाव का दोन तीन हजारापसून असेल ना
हा सुरुवात आहे ना पण मग साची कराची साची सुर त्यात तुमच्या मुलीच्या वयावर समजा सोळा वर्षापर्यंत राहत
होवका
हम्म
म्हणले होते मी त्याला म काही म्हणले मी त्या नाही कधी काढल काय का मग पाहते मी त्यांना विचारू मला बी वाटलं होत
हम्म म्हणले होते मी बऊल म्हणले होते ते ते आणि तिला विचारतो म्हणे
हा मला विचारत ते मला म्हणते मी एखी काडे देईन मग इर लातको
एक खट्टी किती काढल अशी
ते वर्षालाच भरते वाटतं काही
हा ना ते त तुमच्या काढला असन प पुरीच्या थोडी काढाला असन
नाही त्यांचीच काढेल ते ना पुरीची नि काढेल ना
मग पोरीची काढायला लावायची नाही कधी
प आता एखदीीच काढू स्वरच पह
हा सहा हजाराची जास्त कायला मग तुम्हाला जर जास्त बचत भराटली तर जास्त भरायची वारशाला भरायची ते
हा वर्षाल दोन तीन हजार खत नाही काढू म्हणलं
हहाा
हम्म मग अे किती येत ते समजा
त्या आता आपल्याला वया नाही सारख काढावं लागत आता जर तुम्ही तुमच्या मुलीचं वय जर राहात काढला आपण वयावर काढावं लागतत वय जर तिचं आ जर समजा काय असेल तिचं वय
ती आठ वर्षची आहे अक
आठ वाार सुचला तर मग आता तिला आली आहे द दहा वर्षाची पॉलिसी येतील करायला
होाव का
ली तर मग आपण तुमची किती भरता आता तुम्ही जर तीन हजाराची भरली बरोबर आहे तर आता तुम्ही जर तीन हजार भरू राहिले तुम्हाला एलआयसी तीन हजार अन गव्हर्नमेंट त्याचे निम्मे म्हणजे दीड हजार एवढे तुम्हाला दर व वर्षाला पुर्व म्हणजे तुम्ही या पाच वर्षामध्ये दीडपट्टीने तुमचा पैसा वाढू राहिला तुमचे तीन हजार येत त्याच्या तुमचे तीन हजार ते हजार गव्हर्नमेंटचे म्हणजे अे साडे चार हजाराची
हम्म काही पोरी साठी काही पोरी साठी आहे का? काही त्याच्यात समजा प्रॉफिट का नाही?
हा मग सुकन्याचा आहे ना
हा ते हाय आम्ही करेल सुकन्याचं डिम्पलचं
नाही नाही तेच सुकन्या वेगळं ही भाग्यकन्या पॉलिसीमध्ये भाग्यलक्ष्मी म्हणून ए कराती
हा का मग पोरीसाठी असं ना ते काही सुविधा
हा पोरीमध्ये मग राहते ना ते आपला तर प्लॅन काढाव लागल मला ते कार्य ॲपमध्ये चालूते आणि प्लॅन नाही काढतीव राहिले ना
हा
साधा कॉल केला का? आम ह सुकन्याच तर म आता आ मे बी खोलेले हा सगळं आहे ना, हो सगळे हे
कोणा खोलेले याजु हॅलो
मी एकवीस हजाराची खोली आम्ही खो एकवीस हजाराची
अ तुम्ही म्हणजे कोणाच्या नावावर
त्यांच्या नावावर खोलेले पोरीच्या नावावर म्युच्युअल फंडची खोली हजार रुपये महिना
अ भरतेय का हजार रुपये महिना?
हा.
नाही आम्ही वर्षा पाहू पण ते त्याने काढले नव्हती तशी एकवीस हजाराची
हा त्यांनी काढिले
आ
त्यांचीच नावं काढली
पर असणार हा त्यांचीच नावं काढिले
तेही त्यांचेच नावं काढिले आणि
मच नावावर काढ त म्हणलं ती म्हणती नाही पोराच्या नावाव नई मला माह्याच नावावरची काढायची. मला मह्या नावाची काढायची म्हणे पोराच्या नावावर नाही काढायची म्हणे.
पोराच्या बी काढली तिच्या बी काढली तिच्या जवळ येनार पैसे कोणा जवळ जाणारे
म तिला तेच म्हणलं बाई दहा वर्ष ना किंवा सोळा वर्ष पोराला काय कळणार म्हणलं उलट पोराचं म्हणजे पोरग मोठ होउसतर प सार शिक्षणाला पैसा काम येईन म्हणलं पोराला
किती पैसे लागते शिक्ष
हा अन् पोराचं वेगळं राहतं उद्या भविष्यात त्याला ती पॉलिसी त्याच्या कामात येईल ना
मगं
याचं काही तुमच्या काय कामची
नाही आम्ही आमची काढले तशी पंधरा वर्षाची काढले आम्ही
हा हा
मंग ही पोहात रायला विचारून पाहते ना
हा पहा विचारून ते मला महा एप्रिलमध्ये काढाची एप्रिल गेला मे गेला
हाव ना हे दुसरेच काम सुरू झाले
तिच्या वाढदिवसाला काढणे म्हणे मला
पोराच्या का
हा
हा मग स्वराचा स्वराचा वाढदिवस आता अजूक दोन तीन महिन्यान येईन तो
ते म्हणत होतील म्या म्हणल काढा कधी उद्या काढ का आज काढ काय एकच म्हणल
त्यायला वाटलं जन्म तारखेच्या चे हिशोबाने म्हणत असं ते मग नाही तर
हा वाढदिवसाच्याना
हम्म पाहते मी त्या दिवशी काढनस आम्हाला स्वराच्या नावावर
करू का याला सात सात मिनट झाली
हो हो चालेल
चालूच ठेवा बरं मी दुसरा फोन लावते
उचलीत मी तवा कालचा ये मग काम झाल
हॅलो
कट व्हाय ना
आ काय आवाजच नेऊ राहिला हॅलो हॅलो हॅलो हॅलो